तुमच आहे
हो माझं आहे ते, काही नाही काय चाललं? बोलून घे आता
काय नाही मजेत आहे. तुम्ही काय म्हणता अजून?
अह काही नाही आता हम्म आज चाललंय बाहेर जायचं संध्याकाळी.
हा, नेट नेटचा प्रॉब्लेम येते आवाज नाही येते बरं का तुमचा
हा आता येतोय का? मला येतोय तुमचा.
हां हॅलो.
हॅलो हां हां. काही नाही कुठे बाहेर गेले की नाही एवढ्यात फिरायला वगैरे. आता वातावरण एवढं छान निसर्गरम्य आहे, निसर्गाच्या सानिध्यात
आवाज ब्रेक होतोय आवाज ब्रेक होतय.
हा मला येतोय तुमचा आवाज. आता येतोय का तुम्हाला माझा हॅलो हॅलो.
हां बोला बोला.
हा म्हंटलं एवढ्यात फिरायला वगैरे कुठे गेल्या की नाही.
हॅलो.
हॅलो.
हा.
पावसामुळे ना रेंजमुळे आवाजमध्ये कमी जास्त होतो.
हम्म मी तेच इकड नेटच बघितलं चेक करून तर व्यवस्थित आहे.
हो हम्म काही नाही म्हटलं कुठे गेल्या की नाही एवढ्यात फिरायला पावसात वगैरे?
नाही आत्ताच कुठे गेलो नाही आत्ता मार्चच्या महिन्यात पुण्या पुण्याला आलो होतो पोराला घ्यायला तेव्हाच फिरायला गेलो होतो.
अच्छा हा. ओके ओके कात्रजला ते हे पण आहे ना काय म्हणतात त्याला
हम्म प्राण्यांचा झू आहे तिथं
हो आम्ही एकदा गेलेलो ना म्हणजे मला तिकडे गेलो तोन्याला त म माझ्या बहिणीने नेल होत आला
हो का.
हम्म.
आम्ही तिथेच गेलो होतो मग नंतर काय कुठे फिरणं नाही झालं मग.
अच्छा.
हम्म.
आमचं तर चाललय आता म्हणजे पंधरा पंधरा ऑगस्ट. यावेळेस लागून सुट्टी आली ना आता. पंधरा म्हटलं पंधरा ऑगस्टच्या वेळेस, आता लागून सुट्टी आली ना, तर
हो.
आता म्हटलं करू.
हां हां हां.
आ आता संध्याकाळी सगळे भेटतील फॅमिली जायचं. बड्डे ला जायचंय द्य संध्याकाळी.
हॅलो.
हो. बोला ना बोला. आवाज येतोय मला आवाज तुमचा.
नाही तुमचा आवाज ब्रेक होतोय पूर्ण.
अच्छा! ते अहो रेंज कमी जा कमी जास्त होती ना रेंज
हा. मध्येच आवाज बंद होऊन जातो.
हो हो. नाही आता येतोय का? मी आता जरा बाजूला आली ना. हा. तेच आता जाऊ कुठे तरी छान. फिरायला. आता हे पावसाचं वातावरणच फक्त, पाऊस थोडा कमी झाला पाहिजे. कारण मग कस कुठे जायचं म्हटलं, की चिक, चिक नको वाटते जास्त. पाऊस असला मग गाडीतून उतरता येत नाही, मजा घेता येत नाही.
हो ते तर आहेच ओ. जास्त पावसात नाही, असं रिमझिम पाऊस असला का, मग बरं वाटतं जरा फिरायला.
हो हो हा. आणि लहान मुलांना घेऊन जायचं म्हणजे, तर तेव्हा नकोच कारण आजारी पडायची पण भीती वाटते.
हम्म हम हम्म.
हम्म. एक तर आत्ता दोन दिवस त आजारी पडला म्हणजे असं दोन दिवस थोडं पावसात डोकं भिजलं, तेव्हा जरा कणकण सारखं नाही का? तसं वाटत. बाकी तुमच काय?. अह मला तुम्हाला विचारायचं होतं, अ की म्हणजे अ तुम्ही पावभाजी कशी बनवता?
अं.
तुम्ही पावभाजी कशी बनवता? ही रेसिपी विचारायची होती. पावभाजी
पावभाजी. अं बटाटे, फ्लावर, वटाणे अ उकडून घेतो आम्ही अगोदर, कुकरमध्ये आणि न तर मग कांदा आणि शिमला कापून घेतो बारीक बारीक. काही टमाटे टाकतो. कोथंबीर वगैरे, तर काय कांदा वगैरे परत तवुन घेतो. त्याच्यात आलं लसुणची पेस्ट टाकतो. टमाटे वगैरे ते शिमला पण त्यातच टाकून परतो वून घेतो थोडसं मग ते त्यात शिजलं जातं. आणि ऑलरेडी बटाटे वगैरे हे शिजलेलं असत्या, ते मॅश करून घ्यायचे. आणि मग ते त्यात टाकून परतवून घ्यायचे म मिरची हळद तुमचा मसाला, किंवा मी तर घरातला पण मसाला टाकते, आणि पुडीचा पण टाकते.
हा. ते खडे मसाले पण टाकता का तुम्ही?
नाही, नाही खडे मसाले नाही टाकत. ते गरम मसाला म्हणतो ना, गोडा मसाला किंवा काय? काळा मसाला अ तो टाकते मी. थोडस लाल तिखट टाकते. हळद आणि त्यांची पुंडी असतेचं नां ती एव्हरेस्टची पावभाजीची ती पुंडी टाकते ते आणि मंग त्यांच्यात ते मॅश केलेलं सगळं सामांन टाकूंन हलवूंन घ्यायचं आणि मंग तुम्हांला वाटलं तरं थोडंसं पाणी घालांयचं. असं आणि करांयच्या अंदाजाने आपल्यां.
अच्छा आणि मंग कलर सांठी तुम्हीं कायं हे टाकतांना कां मंग कलर. म्हणजे भाजीलां कलर येण्यांसाठी नाहीं कां.
नाहीं नाहीं कांहींचं नाहीं ऑलरेडी मंग आपणं आपल्यां घरंगुती मसाल्यांमध्यें करतो त्यांची तरी येतेचं नां वरती
हां म्हणजे आंता नां मी एकदां दोनदां बीटं टाकलं होतं ते छान आंल होतो आंधी किसूंन टाकलं होतो एकदां तरं ते थोडंसं असं म्हणजे कलर सांठी बी टाकलं होतं मी बीटं किसलो होतं आणि ते टाकलो होतं पणं मंग ते नां व्यवस्थित स्मॅश नाहीं झालां तरं ते असं चं चिद्र फिद्र नाहीं कां दिसतं
ओके
तसं दिसायचं मंग नंतर पुढच्यां वेळेसं शिजतांनाचं त्यांच्यात टाकूंन दीलं होतं मध्यें स्मॅश करतांना जरां ते चांगलं झालं
हम्मं
आणि म्हंटलं मंग बीटचं कसं थोडंसं असं खातं नाहीं नां मुलं बीटं दिलं की
हम्मं हमं हम्मं
मंग ते त्यांच्यातून थोडंसं जाईल बां असं भाजी थ्रू
हम्मं हां बिटंही टाकतांत कोणी कोणी कलर येण्यांसाठी पणं मी नाहीं टाकतं शक्यतो आपलं हं पणं ऑलरेडी नॅचरल आं आपलं म्हणजे भाजीची तरी आली कि मंग कलर टाकांयची गरजं नाहीं राहतं
हां आणि मसाले तरं कायं घरांतला लांल मसालांच टाकते
हां लांल तिखंट टाकतेचं लांल तिखंट टाकतेच पणं त्यांच्यात मी कांळा पणं टाकतेय आपलां वर्षाचा करेलां असतो तो तो पणं टाकते थोडांसां
टेस्टं होते कां छान मंग करूंन बघित म्हणजे आंता माझ्यां पणं घरी केलेला असतोच नां
हो
तरं मां मी पणं टाकूंन बघेल बां असं हम्मं
हॅलो
बाकी आमच्यां घरी तरं पावभाजी केली नां कि मसाले भातं परंत पापड वगैरें असं पणं करावं लागतो
हो कां नाहीं आम्हीं एकटी पावभाजी करतो आणि मस्तं पाव त्यांच्यावर बारीक शेव निबू कांदा कोथंबीर टमाटे किंवा काकड्यां राहतां कधीं कधीं खांयला सलांड त्यांच्याबरोबर खांयला
हां तेतरं आहेचं
हं मस्तं मंग खातं आमचं तेवढं आहे तेवढंच भागतं पणं मंग आम्हीं एकटी करतो नां खूंप मगं आम्हांला कमीत कमी पांच साह. डजणं पाव लागतो तेवढं चौघां लागतं मिळालं
वापरे नाहीं आम्हीं कायं करतो म्हणजे माझ्या सासऱ्यांना मिस्टरांना त्यांना भात असल्यांशिवाय नां असं हो घरं जेवणं झाल्यांसारखं वाटतंच नाहीं मंग ते मलां मसाले भातं पणं करांयला लावतांत मंग कायं ते बाकीचं मटेरियल आणलेलंच असतं पावभाजीसाठी थोडंसं ते त्यांला पुलांव साठी ठेवांयचा मसाले भातं पुलांव साठी चिरायचं आणि भात पण करून टाकायचा.
आ हा हा.
बटर छान लागतं ते पण आणि मग ते सॅल्यड त कधी कधी सॅल्यड करतो किंवा कधीकधी ती दह्यामध्ये नाय का कोशंबीर करतो. म्हणजे तो काकडी वगैरे टाकायची थोडी साखर टाकायची. आणि दही असं छान मिक्स करायचं फेटून घ्यायचं. तर तसं पण छान लागतात म्हणजे भाता बरोबर आहे ना ते रायत्या्यासारखं लागतं छान. तर हो तुम्ही ट्राय करून ब घा एखादं दिवस आणि तर मसाले भातात ए ना तो पिवळा मसाला नाहीत का याचा अ भाजी मसा सब्जी मसाला बघाते गरम मसाल्यासारखा हा तर तो मसाला टाकून बघा तुम्ही. म्हणजे त्याच्यानी पण ए ना छान टेस्ट येते.
ओ का?
हो ते पण मस्त आहे पार ग.
ओके.
हो मात्र म्हणजे मला पण नव्हतं माहिती आधी मला पण नव्हतं माहिती. म -माझ्या मम्मीने एकदा केला होता मम्मीने बहिणीने मी गेली तेव्हा. तर असा तुम्हाला हे माहिती आय का आपला भंडाऱ्यातला भात कसा असतो?
हॅलो.
अ आसा साईबाबांचा भंडारा की
हॅलो.
असतो तो तसा लागतो सेम.
हो का.
वटाण वगैरे टाकून छान.
हम् हम्.
आम्हाला तर इतकं ते म्हणजे असं प्रसादाच का आवडतं आपला प्रसादाचा शिरा आणि प्रसादाचा मसाले भात.
हो का.
हम्म म्हणजे आमच इथं मंदिर ए ना अ शनी मंदिर. मजे त्यां आस काही पूजा वगैरे असली काही कार्यक्रम असले का मग आमचे म्हणजे चौकामधल्या लोकांना सगळ्यांना असतं ना आमंत्रण. म ते मंदिरात गेलो ना की तिथे म्हणजे तो प्रसादाचा शिरा पण खूप छान असतो. सारखा खाऊ खाऊशी वाटतो.
प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असती.
हो म्हणजे ते अ प्रसादाच ते असत त्याच्यामध्ये ते केळी टाकून करत तसा ग शीरा आणि खूप मऊ लुसलुशीत होतो. म्हणजे घरी तसा
हम्म.
हम्म.
बाकी मग? आता संध्याकाळचा स्वयंपाक उद्याची एकादशीची तयारी.
हा ते त हायच व सकाळ झालं की संध्याकाळचं करावाच लागतं.
व्हय व्हय रोजच असतं ते सकाळ झाली का लगेच स्वयंपाक काय करायचा मग जेवण खावनं झाली. थोडस पडलं नाई,, की परत लगेच चार वाजले की संध्याकाळचं चहा पाणी झालं का. संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी
ते तर आहेच ओ.
कंटिन्यू ते चालूच असतं, परत रात्र नाही होत सकाळची तयारी आणि ऑफिसला जाणारे अस असले का रात्रीच तयारी करून ठेवा लागते, घरातल्या डब्यांची सकाळी काय चिरून ठेवा. मी तर भेंडी वगैरे असल का ते,, हा. मी तर रात्रीच भेंडी वगैरे चिरून ठेवते, जर भेंडी करायची अस
नवऱ्याला रशाचं पाहिजे.
हो. आणि मातारी माणसं असले ना घरामध्ये त्यांना पातळशिवाय ऑप्शनच नसतं, म्हणजे त्यांना ती सवय लाग लेली असते ना तर ते चुरून खाण्यासाठी त्यांना पातळचं लागतं, सकाळी पण आणि संध्याकाळी पण मग आपल्यासारख्याला एखाद्याला एखाद दिवस आपल्याला मेथीची भाजी कोरडी खायची असेल तर यांच्यासाठी पात तळ करावी लागते, मग आपलं मरण होतं.
हो ते तर आहेच ओ,, सगळ्यांच्या गरजा पूर्ण करता करता आपलं लांबच राहून जातं.
हा ते तर आहेच. चालेल, चला म करते नंतर हा.
हॅलो.
हॅलो, हा म्हटलं चला करते नंतर, करते म्हटलं नंतर. परत, हॅलो.
हां बोला.
हा, म्हंटलं करते नंतर परत फोन असं. हो हो, चालेल.